बोल
किती टाइमपास.
कोणाचा
तुझं केव्हाचा कॉल करते मी.
कुडं कॉल करते मला आता आल्यान लगेच उचलला.
नाही केव्हाचा केला होता.
हा का बोल म आता उचलला ना. हा रेंज चा प्रॉब्लेम जातंय.
उम्म हम्म.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
तुम्ही डेरीत नाय देते का गं दूध?
का
दूध डेअरीत नाही देते?
डेअरीत राहतो उकड्या राहत्या दुधच तेवढं राहत तर काय करणार आहे बाई. कुड कुड देणारे लोकं तरी किती खातील. म लोकं खाऊन खाऊ किती खातील.
हा ना.
हा अगं दिवसाला दिवसाला जर पन्नास साठ लीटर दूध आहे
हम्म किती गाय आहे असं?
चार तर गायज आणलय.
बापरे!
हम्म आणखी हा. आता आठ दिवस झाले ना जाणू हा ते किती ते घरीच लागतं आहे आम्हाला विकायला एखादा दिवस झाला लय ज्याला गरज असते त्यालाच देतोय. गेले चार टाइम म्हणलं गं द्याल द्याल द्यास त्यालाच देतो.
हा हा.
विकईपर्यंत राहतेच नाही म. नाही त्याच्यात आहे ना त्याच्यात आहे ना त्याच्यात कॅल्शियम राहतं. मग त्याच्यामुळे घरीच आम्हाला बळबळ प्यायला लावितं.
त्याच्या वड्या लई छान लागतं.
हा आवडत्या का तुला?
हा खूप. त्या उकडं पण ते खोपरं टाकेल नाही हा प्लेन
बिना खोबऱ्याचा का?
हा ते जास्त छान लागते खोबऱ्याच्या कडक होऊन जाता ना.
इथं वाड्या नाही आवडती कोणाला आम्ही हेच करतो बर्फी.
नाही ते छान लागतं वडे.
हा माला जेथील आवडत पण माझा परतय केला तर. करते कांटाळा आला तर मग बरं तिथं राहते हम्म. हां बाकी. आ आ
झोपेली आम्ही अजून असच, हा तसच लोळत. मम्मी आवाज कमी कर ना. हा बाई माज्याच हे
हा ना किती मज्या
काय कामं होती करायची का? काहीच नाही, की बी सांगतच नाही काय ना नको गं जेवाण झालय, ती उडदाची डाळ
हा, हा आमचं काय का माहिती.
हो
आमचं सकाळी शेवगा व्हता.
ते बाई शेवग, शेवग्याच नावच नको घेवू
काल तुमचा व्हता, आज आमचा हाय
का, काल अर्धी उपाशीच राहिलेय मी छान होती गं भाजी खूप सुंदर होती. हा ती मला म्हणे, मी आज आख्ख स्वयंपाक तुला कराय लावालंय गं
हा ना मग नवाज थोडस
हा ना पण काही पद्धती आहे का आशी बाजी कोण करत बरं, आता मी केलं तर ठीक आहे राजचं
असं, मी केली तर ठीकय चूक
ह मग थोडस नावज माझी मागती, तुला करायने लावल.
हा, काय अशी उडदाची डाळच खायची. हा मग
हम्मं, काय कुठ मंग अजून काय चाललं.
काय नाही गं कॉलेजला जायचं घरी यायचं बस, हम्म तेवढे नाही जावत. तेवढं नाही करवत
कंटाळे येतो, अन ते कॉलेज सोडून घरी बसलं का, मग आ की यार ते ते दिवस छान होते, अता काय सांगती आता, आता इतरान ती सरांच पाहले आहे ना असं वाटत, तेच दिवस छान होते आपले
कॉलेजला मजा येते, पण ते जायचं- यायचं तोच लई कंटाळ येतो.
पण तरी पण आगळ्या असं माहि म काही वाटत नाही पण नंतर पण कटांळ येतो जास्त माहिती का? घडते दिवस छान होते
एवढ्या सकाळी
अं
काही पाऊस पडायची वाट पा. म नीघा. सकाळचा पाऊस चालू असला तर.
छत्र्या घेऊन जायच्या ना.
नाही गाडीवर जातो ना. आता गाडीव कुड छत्रीपकडू. त्याच्या ते एक दोन लेक्चर निघून जाते. हा.
मग त मोठावै ताग होत असंल.
प काही नाही.
चालूच राहते लेक्चर. अस नाही एवढं सिरियस घेत.
हा ना.
हम्म. काय? जाती कोडतरी कथा चालूय. ते ऐकायला जायचय.
तिला जायचंय त, तीला म्हणा जाय ना म. तिला म्हणा एक काम करणा. काकानाच आळंदीला पाठवना. बा बाबा होउन आले का, सोबत हीडांव म्हणा दोगांनी किर्तन करी
तिला स्वतःलाच जरी पाठवलं तरी चालल.
हा तिला म्हणा म तूच जायना. ऐकायला जाण्यापेक्षा तूच क ये पन्नास रुपये. पंचवीस च्या अर्ध्याय. हम्म, काय म्हणती?
चीस रुपये झालं दूध.
हा. आमचाचे फक्त. आम्ही
बाकीच?
बाकीच हाये. दोन तीन ठिकाणी पंचवीस च आर्धाये. हे पन्नास च लिटरे एकाही ठिकाणी. च अर्धा एक प चाळीस रुपये लिटरे. काही ठिकाणी पंचेचाळीसे.
अे बापरे. हा. हा हा. म्हणून म्हणतीय आपण भंडरदऱ्याला जाऊ. आपण भंडारदऱ्याला जाऊ. वनडे होउन जाईल.
आ भांडारदाराला वनडे दुपारपर्यंत घरी येऊ. सकाळी ज लवकर गेलं त.
अर तिथे बरेच स्पॉटे ना. सगळं बघू.
चालेच ना. जाऊ ना. मी पण म्हणजे एकच बघितलेलाय. जास्त नाही बघितलेले.
मी त भंडारदार पाहिलास हम्म अम्म.
नाही मी बघितलियन. म याला जातिंनी हाये ना. कळशीबाई पसूनच तीकड पुढे जात्या.
ते हे ते बाऊली.
नाही. भांडारदरा तिकडेचे.
मम्मी अ क कळसुबाई ला जाताना रंद हा हा हा. कळसूबाई ला जाताना भंडारदरा लागतो. म.
क तिथ घोरपडची देवीये अन् तिथच ए ते.
हा का? तरी पण जाऊ आपण सगळं बघू तिथलं.
हा ना? तू काळुसुबाई बघितलेलीये का लांबून?
नाही. गेली पूर्ण. म म्हणे लांबून कळसूबाई. मग मी सातवीला - आठविला असतानाच- हं. हं.
तिकडे. हम्. मग आम्ही ना म्हणजे एकदा- आम्ही तिकडे ते नगरला जायचो ना? ते भाऊ न मी तेव्हा मग तिथ जायलोत. - तो. म ते घोरपडच्या देवीला पाया पडायला गेलो पण जास्त पुढं नव्हतो गेलो. मंग मा - आम्ही जायलो होतो ना गाडी करून एकदा कळसूबाईला? मगं ते दुपारपर्यंत - होत ना? मंग तेव्हा मंग तिकड जायचा प्लॅन ठरला होता. म तिथं काही थोडे फार गेलो. पण मंग जास्त नाही बघितलं बुवा. थोडसच पाहिलं. हा. पावसाळ्यात छान-
हम्म.
नाई अन पावसाळ्यातच पाहाय सारखंये तिथं. चालतय. पन्नास रुपये लिटर. पन्नास. किती देऊ? थँक यु. हां. किती देऊ? थांब बर का पाच मिनिटं.
हं. ह.
अजून अस. हॅलो.
हं. बोल ना.
बोल आता. आत्ताशी माझे कस्टमर यायला लागले.
हा. बाई तुमच टाइम झाला आता.
हां. आत्ताशी यायला लागले. नाही ग. पाऊस येतोच ये पावसामुळे काय काय का थोडस येत आता. शॉर्टकट घ्येता ना?
हो.
हं. त्याच्यात आता काही सीझन पण नाही ना असं काम असले का लोकांना माळ्यात जास्त नाही का? आता तांबटा सीझन आहे तेव्हा म पटापट धुण जातं.
हां.
हम. काम नाही ना लोका- म त्याच्यामुळ मग आता काय असं काही एखादा चालूच राहत. नाही तर कधी कधी त आमचं दोन तासात दूध संपत.
अरे बापरे!
आणी त्यात आम्ही पन्नास म म्हणून थोडफार टाइम लागतो.
हो.
ते जर विकल ना? तेव्हा पहिले चाळीस विकायचो ना? अर्धा एक तासात तेवढ- पंचवीस एक लिटर जायचं ना तेवढं संपायचं.
अरे बापरे!
पण जाव बसून पन्नास केल ना टाईम लागत पण जात कधी कधी लवकर ही जातो. हा. कधी कधी लवकर ही जात म्हटलं लोकांना कामं नाही ना, त्यांचं काय नाही का सोईचं. हातावरती आलं का थोडं खर्चायंच, उद्याचा विचार नाही असं. हम्म.
घे आवरून, मी करते नंतर.